हॅलो.
हॅलो.
हॅलो हा चहा झाला काय.
चहा झाला काय.
हा चहा पिला काय.
हा चहा पिला काय हॅलो.
''हं'' हं ''
आवाज यायलाय काय. पाऊस भरपूर आहे आज.
भरपूर आहे.
भरपूर आहे.
मग पावसात कुठे जायचं हे नाही वाटतं.
म पावसात. कुठे जायचं की नाही वाटतं बाहेर. बघया पाऊस कमी जरा झाला की जातात. नाय तिकडे चांगले ठिकाण आहेत पेरबथ हे तेन. पावसात नंतर झाल्या वाढतं. आहे खरं जायला पाहिजे ना तिथं. भरपूर आहे तिथं आंबोली आहे मुरगुड जवळ कुठले. होय कि तुमच्याकडे आंबोली जवळच आहे. सावत कडा आहे.
हा ते पण ते प्रसिद्ध आहे.
त्यातली त्यातला नंबर. होय नाव हाईट वाडत काय तरी.
ते तिकडे आहे काय हा हा राऊतवाडी वगैरे तिकडेच आहे की त्या ह्याच्या.
राऊतवाडी वगैरे तिकडे हाय की त्याला ह्याच्यात.
पावसाचे ठिकाण चांगले
पावसाची ठिकाण चांगलं होईत तिथली,
हम् हम्, का जायच नाही, आवडत नाही.
का जायच मी आवडत नाही. नाही पावसात कुठं भीती वाटते, पाण्याची मला.
तर पावसातच गेलेल चांगलं आहे.
हम्म! ते पावसाळ भरपूर बघायसारखं छान असत निसर्ग सगळा हिरवा छान, पाणी पडत असतय, छान वाटतय बघायला खर.
बाकीच्या ऋतूपेक्षाच पावसाळ चांगला वाटतोय.
हम्म!
आत्ता पाऊस पडलाय.
मस्त आहे तिकडं, परवा तो स्टेटसला ठेवलेला नाही, छान आहे बघा ध तुम्ही जाणार असला तर जावा तिकड, मी विचारते तिला.
हेला म्हणत्यात काय किंवा काय म्हणताय ते
हा, तमा हा, कड म्हणजे मस्त आहे गावापासून अस तीन चार किलोमीटर आत आहे वाटत, चालत जाय लागतय ट्रेकिंग करत.
ट्रकंग केलं तर म्हणजे, आणि पावसाळ्यात ट्रकिंगरायला चांगलं वाटतय.
हम्म! चांगलंय.
बाकीच्या पेक्षा पाऊस आहे ट्रॅकिंग करत जाणं, आणि येथ धबधब येथ बघत बघत म्हणजे नैसर्गिक क्लायमेटच चांगला असतय, या ह्या ह्याच्यात पावसाळ्याच
ते खरं भीती वाटते नई, आता किती केसेस झाले बघा कि तशी म्हणजे
हो, ते काय एकदम एक डेंजर हे नाही वागलं तर काय हे पण चांगल्या यान गेलं तर काही विषयच नाही, होय.
लहान मुला आहे.
मुलांनाच घेऊन तर दाखवून यायचं.
नाही, मग कुठ ते शेवाळेला असतय सगळं. कुठ तर पाय बी घसरला, काय झालं, कोण बघणार त्यापेक्षा त्यांना गेलेलं बरं, लांबनच बघायचं, यायचं कधी तर
तर फिरण्यापेक्षा पण बघितलेलं पण पावसाळ्यात, स्वतः अनुभव त्याला चांगल वाटतय, म्हणजे कुणाच ऐकण्यापेक्षा आणि हे करण्यापेक्षा देखील.
हा, होय ते पण आहे खरं. तुम्ही जाताय का नाही कधी?
आम्ही काय म्हणजे, फिरण्यासाठी तर जास्तीत जास्त जातोयच. म्हणजे पावसाळ्यात जास्त म्हटल तर धबधब हे न ते बघण्यासाठी .
हम्म! छान वाटतय सोडा, निसर्ग बघायला मस्त वाटतय, छान.
हम्म. मेन कसं आहे, धबधबा हे त्यांचे चालू होतात, आमच्याकडे दूधसागर येते, म्हणजे गोवा हे ज्या इकडे बळकावरून दूध सागर धबधबा माहित असेल ऐकून, ते पण लय जबरदस्त पेसाळ्यासारख कसला जबरदस्त ट्रेंडच्या हेज्यातून दिसतो की. हा ते एकदमच म्हणजे एकदम फेमस पण आणि एवढी लोक ट्रेकिंगला आणि ह्याला त्याला न ते आलेली असत्यात त्यानंतर दांडेलीकडे पण एवढं भर भरपूर म्हणजे भरपूर हे आहेत दाडेलीला पण म्हणजे असं पावसाळ्याच्या याच्यामध्ये पाणी वगैरे हे असते ते बघण्यासारखं खूप म्हणजे खूप म्हणजे इंटरेस्टिंग आणि हेन तेन म्हटलं की एकदम ट्रॅकिंगच काय असेल ते करण्यासाठी एवढं चांगल हाय ते.
खर लोकांनी पण असं व्यवस्थित हे केलं पाहिजे ना तिथ गेल्या नाही. त्या धबधब्या गेल्या हा खोल पाण्यात जायचं हे कुठ तर
आता जरासं हे का -काळजी घ्याय पाहिजे.
हा काळजी पुरवक जायाला पाहिजे नायतर आता किती तस झाल्यात बघा की. पाय जा -जायचा आत पाय घसतरला तोपर्यंत पाणी वा
हा.
फोटो काढाय जातत्यात पडत्या.
होय.
त्यामुळं भीती वा
तशा लय केसेस येतात.
होय काय?
मागच्या ह्याला पण म्हणजे एकदम मोठे म्हणजे असं पाण्यात जर असं हे कराय गेलं ते कडंन मुलगा असं चालत चालायला पाय घसरून पडला ते त्यांनी डायरेक्ट त्याच हे झालं नदी मध्ये शेव डायरेक्ट बाहेर घावल एवढं डेंजर. आणि काय होतय कॉलेजची मुलं हे जे असत्यात क- नाय ते एक्स्ट्रा म्हणजे ॲडव्हान्स कराय जात ते चालत नाही त्या पाण्याबरोबर मस्ती करू नये. सगळ्याशी चालतय पाण्याचा अंदाज काय घेता येत नाय कधी.
हम्म सगळ्यात जास्त ताकद पाण्यात असतीया.
पाण्याला पाण्याला जेवढं शांत दिसतय तेवढं सगळ्यात वाईट पण. किती किती तर मो ठी मोठी बिल्डिंगा बिल्डिागा पाडून टाकतय कुठली नदी पूर वगैरे बघितलायसच की.
ती मोठ म्हणजे पावसाळ्याच्या टाईमलाच येतात ना पूर.
हम्.
सगळे चांगल ज्याला ज्याला वापरायच शक्य नाय ते सगळ वापरून देतय ते.
होय.
भयंकर भयंकर म्हणजे भयंकर म्हणजे बाप. येवढं वाईट आणि पाण्या शिवाय पण चालत पण नाय. आणि त्याच्यासारखं वाईट पण नाय जेवढं म्हणजे जर आता आमच्याकड कसं म्हणतात शे शेती भात शेती हेन ते असतीया आ ते पाऊस झाला तरी पण ओला दुष ष्काळ चालतोय खर दुष्काळ पडला खर वाल्या दुष्काळा सारखं वाईट हाल पण नाय म्हणजे एवढ पाण्याची किंमत हाय. सगळ्या ह्याला म्हटलं की पाणी पाहिजेच आज म्हणजे कुठ आता आपल्या शरीरात म्हटलं तरी पण सत्तर टक्के पाणी आहे.
सगळ्या गोष्टीं म्हटले की पाणी पाणी पाणी म्हणजे सगळ्यांना पाणीच जीवण आहे पाणीच. ह
होय.
खूप म्हणतात.
ते समुद्रात पण तसच करतात आत आत जात्यात. समुद्र पण फिरायला गेल्यावर. खेळत खेळत जातात आत ते आत ओढून घेतय जात्यात.
हम्म आता त्या बाबतीत ते गणपती. पोळ्याचं माहित असेल गणपतळत सगळ्यात डेंजर. हम्म.
हम.
तुम्ही कधी गेलाय समुद्रातला. नाही तिकडे गधला की नाही पाहुणे वगैरे कोण.
समुद्रात लहान लहानपणा असून तेच. आमची आत्या हाय तकडे रत्नागिरी सैडला. म मी तिकडच होती ना शिकायला. हा मग ते आमच्या घरापासून चार किलोमीटर वर समुद्र. रत्नागिरीच्या तिकडे आहे ते.
हा हा तिकडे आहे काय.
त्या जवळच होतं त्यामुळे आम्ही सारखं समुद्र वर.
आपण तिकडे जाऊया.
होय. रामचे मामा.
''हं ''
त्याचे मिस्टर कधी म्हणजे असं जास्त नाही आत जायचं नाही हे. ब म्हणजे स्ट्रिक्ट आहे ते त्यामुळे आत.
हा त्यांच्या हा कुणाची तर भीती पाहिजे काय जाऊ शकत नाही हा ते जरा ऐकतो त्यात. तिकडे गेल्यानंतर काय होतेय पाण्याचं हे बघितल्यानंतर हाऊस जास्त येते आणि त्या ऐकायच नाही. कुणाला पुढं जायचं पुढं जायचं असं हे कर जात त्या ते जातात अंदाज येत नाही तेवढ्यात ओढून घेतेय.
ते आणि ते
तर तेवढं समुद्र पेक्षा तिकडे कस बधबबा हे त्यां चांगलं वाटतंय म्हणजे पाण्यात्याच्यात. धबधबा तेन.
हम मी पण नाही. आम्ही कधी आता जास्त गेलोच नाही तेवढंच थोडं फार जरा. हम्म.
बरोबर आहे जास्त एवढं काय म्हणजे हे नसल्यास सारखं. क्या सु गेली पाण्याचे खेळा ह सगळे करा पाण्याला जपून वापरायचे.
हा त्यांना आज म्हणजे कसा अंदाज आहे ना लहानपणापासून तिथं आहे त्यामुळं. कस म्हणजे वाढते पाणी. कस वडतय त्यामुळे त्यामुळे त्यांनी कुणाला तर कोण पण त्यांच्याकडे पावन येत्यात.
हा,
फिरायला नेत होते खर आपण सोबत जाणार आत आजयचं नाही. त्यांची जबाबदारी असतेनी त्यांच्याकडे आल्यात म्हटल्यावर नाही एवढंच. तिथंर्यंत हा तिथपर्यंतचाय.
आणि तसंच पाहिजे. का ते पाणी बघितलं की माणसाला हे होते पुढे जातो काय आपण हे काय होत नाही. काय होतेय काय होतेय असं कर जाते. ते एकदम ओढून घेतय.
ओढून घेतय ते. आणि संध्याकाळच्या वेळेला तर भरती येतीया त्यामुळे जा
हा तेव्हा. आतुनेतयना भरती म्हणजे पाणी पेयला पर्यटक आत वढून नेत असत
आणि वाढतच आचानक कुठनं येईल काय सांगता येत नाही पाण्याचं. म आत गेला आणि म येणार का? बाहेर असं होत ना.
होय. ते एक डेंजर आहे एकदम. बाहेर यायच घेत न
ह.
ठीके. या पावसाळ्याच्या ह तुम्हाला पण शुभेच्छा. पावसात म मजा करा.
हो काय मज्जा करताय. तुम्ही जाऊन या कुठं त. आंबोली वगैरे
बरं जातो की, ते पण ठिकाण चांगलं अस जाण्यासारखं. पाऊस हाये का? चालेल चालेल ठेव.
होय.